काय कराल्यास
काय नाही बसले बघ
लवकर बसल्यास आवरली काम घरातली
होय आवररली मी काय केलो नाइ ग आज नाही माझी तब्येत बिघडल्या
हा हा दाखवून आलास का नाय
दाखवाला संध्याकाळी जाणार
हम्म हम्म मग आ आमच्या डिपार्टमेंट चालं
कुठं लगेच
होय म्हणजे आमच आधीच जस एंड ऑफ केला नव्हता ने मग तेन्ही सेंडऑफच बाहेर करूया म्हणाल्यात
हा
तिथंच जाऊन जेवंन तेन करायचं म्हणजे जास्त पण आमच्या इथली ऍडमिशन केलेच नाहीत मी आणि मुलगा सुद्धा उघजूनच ऍडमिशन केले आहे बाकीच्या मुलींनी ऍडमिशन केलं नाही काय तर काहीत कोर्स कराल्यात
हा हा
पारलरचा पण आसेल मग सगळीजन स म्हणत्या हित नरदे हातकणंगलेच्या तिथे नाही काय नरदे
हा हा
मंदिर आहेत सगळी साईड न सगळी झाडं आहेत. आणि तिथ जाऊन जेवण करायचं
नरद्याला ते हे आहे नाग मंदिर आहे
जंगलातली मंदिर सोडून अजून एक मंदिर आहे म्हण
जंगलात नाही सोडते बाहेरच्या साईड ला जाय
हाय म्हण मग तिथं जाऊया म्हणतात जाऊया जेवन करूया मी नाही जाणार
खरं आता पावसाळा आहे कि
पावसाळा पण आणि नॉन व्हेज करणार म्हणतात मी वज जाणार
हम्म बाहेर जाऊन नॉन वहेज
म्हणजे बाकी सगळी नॉनव्हेज खाणारीच आहेत आणि ती पण कट्टर नॉनव्हेज खा णारी आहेत, कधी पण खात्यात.
वीस
त काय विचारायचं नाही.
तुम्ही तुमच्या पुरतं दोघी वेगळं कायतर करायचं बाजूला.
खुळीच किती उ वास घाण येतोय.
हम्म कॉलेजला म बस न जाणार आहेस का, कोण सोडायला येणार आहे?
नाही दादा, मी, मम्मी, भैया जाणार
कुठं?
ह आमचा येणार आहेस काय तु?
नाही बाई, आमच आजपासनं म्हणा लागलेलीत या म्हणून खरं मी काय गेलो नाही.
तू कंटिन्यू करणार नाहीस लेक्चर?
नाही बाई, बघूया अजून पहिलं लेक्चर पण एक पण लेक्चर चालू झालं नाही. कवा चालू झाल्यावर बघायचं. आज जाणार होती कोणकोण तर एक मैत्रिण मेसेज केलेली काल, मी तिला म्हटलं हॉस्टेलची कोण आले नाही आणि आपणच कशा ला जायचं म्हटलं तिथं जा जा ये व्हायला. मला म्हणत्या त्यांनी येणार नाहीत म्हणून आपण पण जायचं नाही काय असं, आमच्या डिपार्टमेंटची जास्त कोण आली नाहीत गं अजून, उद्या येणार आहेत. फर्स्ट इअरची येत्यात. त्यांचं लेक्चर लवकर चालू होतंय आणि त्यांना एक्साइटमेंट अस त्या ना नवीन नवीन असते त्यामुळं. माझी गेली आता एक वर्ष करून करून आता सेकंड इयर आहे ना माझं, आणि अपडाऊन आणि पावसाळा नको वाटालय.
मग अटेंडन्स शीटच काही प्रॉब्लेम होणार नाही जर तु घरात राहिलीस तर.
काही होत नसतयं तसं काही एकदमच पूर्ण घरात राहणार नाही कधी तर जाणार की आठव ड्यातनं दोन तीन दिवस.
हम् हम् काल काल मी अमृतांच्या घरला गेलेलो म अमृतांची मम्मी म्हणालती, हॉस्टेलला राहण्यापेक्षा बाहेर राहायचं रुम करून, जेवण तेन करून खायला येतंय.
हा तुमची लेक गावात राहत अस ल म्हणाव आमचं आउटसाइड आहे म्हणाव तिथं. काळं कुत्र पण फिरकत नाही म्हणाय च कॉलेजची पोरं सोडलं तर.
सायबर सायबरच्या तिकडं राहतात म्हणलो, आणि मला काय तेवढ्या लांब जायचं नाहीये, आणि फी किती हाय आपली
होय.
त्यामुळे काय प्रॉब्लेम पण येत नाही सो
हा आणि सायबरपसन काय तुला लय लांब आहे होय साय बर, चालत यायचा रस्ता आहे खरं उगचच कशाला ते हॉस्टेल तेवढ्या जवळ आहे ते दोन मिनं त्याच पण अंतर नाही आहे डीपार्टमेंट आणि हॉस्टेल.
राहून करून खाल्लेलं आता त्यांत टायमिंग आणि रहाणार
होय
बघू आत्ता काय करायचं. माझी फ्रेंड पण म्हणालती सैनिक सेक्टरच्या हॉस्टेलमध्ये राहूया म्हणून. पण त्यांचे नियम युनिव्हर्सिटीपेक्षा स्ट्रिक्ट तिकडे साय तिकडं हे आहे ना इलेक्ट्रिक कॅन्टीन त्या कन्टीनच्या साईड तिचे बाबा आर्मीत होते ना आर्मी मॅन आता रिटायर झाल्यात
हा हा
त्यामुळं तिला भेटते मग काहीतरी ऍडजस्ट करूया म्हणालती
हम्म हम्म
मी नाही म्हंटल ते आणि टायमिंग तिथं काय तर चुकून धरून झालं तर काय करायचं? आपल्यात काही घरी काल करून आणि परत आत घेतात लगेच
होय
हो
स्ट्रिक्टच असते सोडं तर तुम्ही राहताय त्या हेला हॉस्टेलला पण स्ट्रिक्टच आहे बाहेर जायचं टायमिंग आत यायच टायमिंग
सकाळी सहाला बाहेर सोडणार संध्याकाळी साडे सात ला आत घेणार आणि आपण काय साडेसात पर्यंत बाहेर जात नाही का नाही
हम्म खरं एकदा गेलीस की सगळं आवरूनच यायचं एकदा हॉस्टेल मध्ये आलीस की परत बाहेर सोडत
नाही असं नाही आहे मी विचारलं कि तू मला बोललीस कनी त्याच्यानंतर मी त्यांना विचारलो अस आहे का ते म्हण सकाळी सहाला गेट ओपन होतील तुम्ही जाऊ शकता तर जाताना नोंदणी करून जाय रजिस्टरला म्हणजे अस एक छोट हि हाय तिथं त कोण हे असत कॉन्स्टेबल आणि एक लेडी कॉनस्टेबल
हा होय
आणि जर रूम मध्ये तेन रहायचं अस ना तर मग डॉक्टर तिथ लेडी सेंटर मिळालेल तिथल्या डॉक्टर की हे लागणारी रूम मध्ये राहाला असं काहीतरी सांगितलं म्हणजे तेवढ्या जा तेवढा आजारी असेल तरच राहायचं नाही तर लेक्चर चुकवून रूम वर रहायचं नाही असं
हो तिथं हेल्थ चेकअप असते दरवर्षी सगळ्या नवीन स्टुडंट्सच
हेल्थ चेकअप पण आणि मेडिकल सेंटर पण सांग आजारी असल तर पहिला ते दाखवून यायचं मगच तिथे सांगायच आजार आहे असं काय तर बोलत होते
होय हम्म काय नाही वाट काय नसते ते थोडे दिवस जरा वाटते नंतर होते आपलं रुटीन बसतय
आणि काल टाइमटेबल आला आमच
हम्म लेक्चर कलीपसून चालूय आहेत मग
लेक्चर समोर बसून म्हणतय पुढच्या बघूवा का काय होते
हो
शुक्रवारी शनिवार घेणार म्हणाल्यात आणि आता एक तारखेपासून सिननर घ्यायच लागला अजून घेत नाहीे
यायला पाहिजे इतकीि स ना स्टुडंट
सेकं इयर सुर झा आमच्याथ पण अजून फ तेरचच केलं नाही
उशर झाले मागच्या महिन्यातच झाले कारण आम्हीच गेलो नाही ऍडमिशनचा मेसेज आल्यावर दोन चार दिवसान लगेच टाइमटेबल पाठवलेलं ह
मग काल टाइमटेबल पाठवला अकरा ते एक लेक्चर अकरा ते दोन लेक्चर आहेत तीन चरकण अज दरा स अकरा ते बारा बारा पैकी पुढ अकरा ते दोन लक्ष होणार तीन विषयाचे तीन टास कंटिन्यू होणार ब त्याच्यांतर म दोन ते अडीच ब्रेक अडीच ते साडेपाच आले परत हे प्रॅक्टिकल असं सांगितलं तीन दिवस दोन दिवस सर्वे असं सांगितलं
हा हा हा असते आमचं पण नसते रोजच
सर्वे दोनो त वेळ जातोय अगं होत नाहीत लवकर ते मापोते घेऊन जमिनीची
नाही होत आमचं सकाळी प्रॅक्टिकल आहे यावेेळी आता पहिला प्रॅक्टिकल हा मग लेक्चर्स आहेत
तुझं बाहेरला प्रॅक्टिकल करून घरी घे कर चाल
नाही प्रॅक्टिकल ेक्षा लेक्चर अटेंडन्स लागतोय आणि ह्यावेळी सगळं नवीन हा बघूया काय मला सगळं जॉब सगळं कंपनी बेस ह
मग त्यामुळे कराला सांगितलं रेग्युलर
म्हणालोय तर खरं बघूयाता काय काय एकदा रुटीन बसलं तर काय वाटत नाही सोड खरं सुरुवातीला जरा दमवते
हो
पोटाचच हाल होते जास्त खरं बाकी सगळ्यापेक्षा
हम् खूप लगे
हम्म चालते ठू का
हा